हॅलो.
हॅलो, नमस्कारम्म.
नमस्कारम्म. तर काय म्हणत होतो आपण. टेस्ट टेस्ट. कहा है.
टेस्ट यहा है.
सिलेंडर आणाय गेले ते.
सिलेंडर आता किती झालाय?
तेवढाच आहे.
तेवढंच हाय.
तेवढाच आहे कि काय शंभर रुपये कि कि सिलेंडर आता किती रुप तेवढाच आहे ना.
शंभर रुपये.
असो.
वाढलाय पण किती वाढलाय ते नाही माहित.
वालला किती अकराशे?
अकराशे होतच कि ऑलरेडी.
त काय भाई वाढवतोय.
मोदी. मोदी मोदी मोदी. काय झालं मोदी कोण पडला मोदी. कोण झोपला मोदी.
होय हपली पण मोदीच्या अस चमच्या चमच्या वय वयर्कर असायचे
आय टी सेक्टर हं त्यांची हे पण अस रिंगटोन पण रिंगटोन बोलतोय मेसेज टोन मेसेज आला की मोदी.
मी काय म्हणतोय.
बोल.
शांत बसलो ना, पैसे कमी येतात. ब कोणते कोणते आपले अ जीवनाचा कसला प्रवास. आहार अजून जीवनाचा प्रवास आहार. हा सण परंपरा, तुला माहिती आहे ना?
हो. माहितीये.
आणि हे पण माहित आहे का म्हणजे कोणकोणते कॉल हे झाले ते.
हो तिथं ते येतय रिजेक्ट वगैरे कसं काय काय झालंय ते.
हुशारयस म
ए प्रज्वल प्रज्वल आपलं हे हाय काय त्याला बोलतात हेड.
हा हा हो
प्रज्वलनी सांगितलं मला नवीन इनवेनशन ह हेड सर्कम नेमकी शब्द तोच आला समोर.
हेडसरकमफलन्स हॅलो हा बोल की मग तुमच्याकडे खेकडी वगैरे मिळतात की नाई.
एक खेकडी नाय बाबा.
खेकडी जायला आणायला नदीवर जावं लागतय.
आता आता ह आहे का.
काय
आता पाणी आहे का नदीत.
पाणी कुठ्य माहितीय जो पूल व तुट तोडला होता बनत होता.
तिथंच फक्त पाणी आमच्या गावात बाकी कुठच पाणी नाही.
हम्म
त्यात एवढे मासे आहेत ना
काय सांगत्याल आईकत नाहीत म्हंटल्याव.
आम्ही तु करून घ्या पाहिजेस. तोंड बंद ठेव म्हणुन सांगतोय कळत नाई बडबडल्यान मला काय मिळतय सांगा त्या म्हातारीला बर तुम्ही रात्री जाताय मग पावसाळ्यात.
मी नाही जात.
मी ना कधी पासून बाहेर पडाय लागलोय म्हणजे घराच्या. नाही तर मी आधी घरीच असायचो सारखं माहितीय.
मी पण आधी घरीच असायचो कुठं बाहेर जाईत नव्हतो मी. इथ खेळाय बस तेवढाच.
आता मला असं वाटतोय. आं
बडबड
काम करून आलंकी जेवण करायचं
कुठ कुणाच घर हाय कायच नव्हत माहीत.
जरा एक काम करा